हॅलो,
बोल, हा बोल- बोल.
आवाज येतोय नावं? हम्म काही नाही. अजून जागी हायेस, झोपली नाहीस काय?
नाही गं झोपायचं आता साडे दहा वाजल्यात, अकरापर्यंत झोपायचं.
हम्म -हम्, ते पण आहे सोडं आणि जरी लवकर झोपायला गेलीस ना की झोपच लागत नाही, कुठं ते फोन बघत किती टाईम झालायं
जाते पण कळतचं नाही, तेच की बोलंत बसल्या वर.
मग तर म्हणजे तू, आख्खा मसूर मस्त पैकी अख्खा मसूर, खरं इतका चांगला झाला व्हुता तु लस हो मीच बनवते जेवण आता जसं मी सासरे ना तसं मी जेवण बनवते नाही म्हणत चार वर्ष सकाळी संध्याकाळी, सकाळ, संध्याकाळी त्यातचं असते.
चांगलं हाय की.
हम्म, त्यामुळं माझं फास्ट होतं ग. आता हाताला प्रॅक्टिस झाल्या ना त्यामुळे फास्ट होते सगळं बनवून.
हम्म, हम्म -हम्म.
हम्म, आणि आणि तू कधी लसुनी आख्खा मसूर खाल्लीस का?
लसूण घालून?
हा लसुणी अख्खा मसूर म्हणतात त्याला धाब्यानवर वगैरे मिळतात, मस्त लागतो तो पण. ते मस्त पैकी लसनाचा खमंग फ्लेवर येत असतोय वास.
बघतो की कधी तर ट्राय करून.
हम्म, आगं म्हणजे कणी ते एकदम बारीक लसूण चिरून घ्यायचे एकदम बारीक- बारीक म ते आपण हेच कसं अं गार्लिक ब्रेड वगैरे कधी खाल्लेस?
हम्म, नाही गं तसं
म पण गार्लिक ब्रेड पण किती छान लागतो आगं मस्तच लागतोय, आण लसून तसं आपल्याला सर्दीला वगैर लसून चांगला असतो, शरीराला पण.
हा होय, आग लसणाच्या पाण्याची धूर केली की सर्दी जात्या वाटतं.
हम्म, आता तुला मुलगी हायेस, हाये ना त्यामुळे ते कळते की आ अन् जसं बघ कीे काही झाल्यावर जितके ते हिंदीत म्हणतात की गं
नंतर मग तुला तेल पासूण तेल माहितीये का तेल लसून तेल?
नाई गं.
अगं तेजं एकदा वास घेतला नाकातनं डोक्यात झनझन्या गेल्या.
हूम्म्म.
मग कायतर ते तेल कधीचं, काय वेगळचं हुतं अगं ते
मं ते नई ते, अं. आता लहान जर बाळांना, सर्दी वगैरे झाली ना सर्दी वगैरे झाली ना, की म ते लसणाच्या कुड्या वगैर क नई अं गळ्यात, म्हणजे लसणाची हे करायची माळ करते, ओऊन, चार पाच चोट्यांची ती घाल लगेच सर्दी कमी होते, लसूण सोलायचं
लसण्याच्या कुड्याची माळ करायची असत्या? हा.
चार पाच म्हणजे चार म्हण किंवा तीन चार असा लसूण कं नई एक आपल्या धाग्यात ओवायचं गं, आणि तो धगा गळ्यात बांधायचा म्हणजे काय होतंय कंटिन्यू आपलं बाळ है क नई, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतय ना वासाच्या लसणाच्या
म्हणजे तू आता जवा तुला सर्दी आली आणि तू तशी केली तर चालतंय?
हा आपल्याला पण चालतंय कि लसणाचा वास येईल का? मग अं लहानांना पण कसं असतंय कि लसूण म्हणजे लहानांना काय मोठ्यांना पण लसूण आण त्यात थोडसं कणी एकदम थोडं मोहरी टाकत्यात, हम्म ते चेचायचं एका कापडात घालून जरासं चेचायचं, लय चेचायचं नाय नायतर सगळा रस निघून जाईल. वास यायसारखं जरा चेचायचं, आण ती पुडी म्हणजे कापडात बांधून कं नई, आपल्या उशी शेजारी ठेवायचं.
हा हा हा.
हुम्म्म.
तुला
मिळेल तसं करत होते गं
तेच विचारलं, तुला अनुभव आलाय काय चांगला?
हम्म, आम्हाला पण मुलगी ए ना.
हूं हूं, आता पावसाळ्यात तुमच्या गावाला नदी कोणती ए गं?
पंचगंगा.
आमच्या ईकडं वारणा.
हूं हू. तुमच्या ईकडे धरण धबधबे वगैरा?
हू हू.
काय हाय की नई?
काय?
धरण, धबधबा तेन
आमच्याकडं धरण धबधबा नाहीये, आमच्याकडं फक्त वारणा नदीये बघ.
हम्म हू, आमच्या इकडे भरपूरये. अं इकडे, राधानगरीचंं धरण, डॅम बघायला भारी अस
हा. माहितीये माहितीये, कुठला ते असं घाटात ए ना घाटात? जाऊन खाली उतराय लागतय.
एक नंबर वाटते आणि अ इकडे कुठलं बर गारगोटीकडे कि नाही पाच धबधबे एकत्र आहेत.
हा माहितय माहितय सावतकडा
हा मला जायचं होतं तिकडं. गेलच नाही, हा होय होय तिथच. स्टेटस बघितला आमची पण जाणार होती क्लासची टूर होती. पण अस मुलं लई कमी झालीत ना त्यामुळे नेलीत नाही तिकड, नाहीतर भारी होते हम्म.
बाकी बाळ कस आहे तुझं?
मस्त आहे बघ मुलगी आज तिथं पवन स्पीच म्हंटली गुरुपौर्णिमेनिमित्त तिला स्पीच दिल होत. म्हणजे मीच करवून घेतलेलं खरं त्यांच्यात कस चार जणांना दिलं होत स्पीच म्हणायला त्यातलं कोण मला बोलेल ना त्याला देणार होत, मग माझ्या मुलगीला दिलेलं म्हणायला. छान बोललीस स्पीच अ म्हणजे नॉर्मली मी तिला काही शिकवलेलं म्हणजे तिला झेपेल अस. कि गुड मॉर्निंग एव्हरी वन. अम मायसेफ म्हणजे तिनं तिच नाव सांगितली स्वामिनी म्हणून आणि त्यानंतर मग अ रिस्पेक्ट प्रिंसिपल टीचर्स अड माय डिअर फ्रेंड्स टुडे इज तिने म्हणजे घरात ती पूर्ण सांगत होती. आणि घरात ती पूर्ण सांगत होती ग पण तिथं कस जरा जास्त जण असल्यामुळं जास्त जण असल्यामुळे जरा घाबरत होती ना. घरात असं फास्ट सांगत्या पण आपल्याला पण तसच होते ना जास्त लोकांना बघून घाबरायला होते. हम्म हम्म हम्म मग ती बोलली मता त्यानंतर
उद्या असाइनमेंट कॉलेज मध्ये द्यायला जाणार आहे. तू परवा जाणारं आहेस काय? म आता काय करायचं ग?
नाही मी सांगणार ना टीचरांना. त्यात काय एवढ्या लांब आणि आम्हाला एक सुट्टी वगैरे नाही भेटत आणि मग काय करायचं.
मला एका मुलीने मेसेज केलेला की त्या सांग नाही ओरडतील परत त्यापेक्षा, जाऊन करून आलेल
हम्म
काय करू, काय समजालं झालं
म्हणून मेसेज केला होता कि नाय.
उद्याच उद्या जाऊन चेकिंग करून आलेलं बरं.
नाही घे आता मोस्टली कितीतरी जण ते उद्या नाही जाणार. एक एक तरी काहीतरी म्हणतात की आम्ही मी तर एकटिला मेसेज केलता म्हणजे ती तुला माहितीे का? गारगोटीकडची. सानिका, ती नाही नाही सानी
सारीका सारीका समजली समजली.
सानिका मग ती मला तर काय बोलली मी जेव्हा कॉलेज हा सानिका पाटील त्या प्राजक्ता पोवारची बहीण
हा हा हा माहितीय माहितीय चष्मीश आहे काय ते
हा ती मला बोलली की मी जेव्हा कॉलेजला येईल ना तेव्हाच करणार चेकिंग म्हणून मग म्हणून मी पण ल काय टेन्शन घेतलं नाही कारण की कुठं काम चुकवून जातेस ना
हा बरोबर आहे
काम चुकन पण चालत नाही ग मग एक्झाम च्या वेळेस ते सुट ती मागायच अवघड पडतय ना आत्ता जर चुकवायला लागलं तर
तेच की बरोबर आहे सोड काय काय जण आता तसच करत
ह एक एक जण बघ तिथल्या तिथं जवळपास असून गेलेल्या नाही आहेत आमच जवळ थोडीच आहे आम्हाला लांब पडतेय गो
आकांक्ष आकांक्षा गेलेली ते आज
काय विचारलेलं नाही बा मी
मी गायत्रीला पण विचारलं ती पण कुठं आज इव्हेंटला गिलती तिथं कार्यक्रम होता मग ती कार्यक्रम करायला गेलेली मग ती म्हंटलं की मी पण आज काय चेकिंग करणार नाही थोड्या दिवसांनी करणार मग आता ती पण थोड्या दिवसाांनी कर झालंय सोड फर इस्लामपूर जायला याला का जवळ आहे का मग करायचं म्हणलं
त्यासोबत मी पण जाणार म्हणजे एकाला दोघी असलं की जरा बरं पडतंय ना
तेच की जा जायचं म्हणटलं तर काय लगेच लहाला होई न का खर तू
हम्म
प्रॉब्लेम आहे म्हणच
हम्म हम्
बाकी आणि काय म्हणतेस
काय नाही बघ
हम् हम् हम्
तेच
भांडी वगैरे धुऊन झाली
नाही ते जरा कॉलेजच लिखाण करते ग आता शुक्रवारी चेक करायच म्हटलं उद्या पण नाही वेळ भेटत लिहायला
हा हा हा चालते की मग आता जागून लिहीत बसणार काय ह निर्बंध
होय आता लिहत बसणार बघ तरी बारापर्यंत होईल तेवढं लिहिणार तरी किती क्वेश्चन्स आहेत ग टोटल
सात क्वेशन्स
टोटल क्वेश्चन्स किती आहेत तरी
सात आहेत सात
हॅलो सात तर मग माझ्या अजून तीनच झालेत तेच की तीनच झालंत मग अजून चार कराय पाहिजे. हा पण चार मध्ये सब नाही आहेत ना. बाकीच्या पहिल्या तीन ला कस
मोठ मोठ्या
त्यामध्ये ऍड आहे हम्म नी आत्ताच्या आहेत ते सिंगल सिंगल. हम्म चालेल खूप उशीर झालाय, झोप मग
हा थांब तुला थोड्यावेळाने प
ठेवते मग, जरा लिहिते हा चालेल हा ओके. हम्